लागला लागला
मी तर पाझा मी तर पाच पाच मिनिटं बोललोय आणि ठेवले कुणाशीच मी पाच्यावर बोललोच नाहीये
अग म जसं जे दहा मिनिटाच्या वर जाईल ना त्यांना ऐंशीच्या पुढचं पेमेंट मिळणार.
असं काय नाहीये ग वेदीका कसय माहितीय काय एका व्यक्तीला आपण पाच पाच कमीत कमी पाच अन त्याच्यापेक्षा जास्त कॉल करू शकतोय. असं आहे ते आणि दिवसा त्या लिमिट पण आहेत कॉलच्या एवढंच सांगितलंय त्यात माहिती पेमेंट फक् फक्त सांगतले की एक कॉल ला एवढे एवढे पैसे मिळणार
किती मिळणार ऐंशी रुपये
नई दिलं त्यांनी फक्त सांगितले की दहा मिनिट बोलायच आहे.
हूं म्हणजे चारशे रुपये एक
तुला आत्ता कळणार नी अजून जरा जास्त कॉल कर कि तुला मग कळतय.
होय काय तुला पेमेंटच दिसतंय.
नाही ग एवढ्या लवकर पेमेंट पेमेंट नाही देत त्येनी टास्क कंप्लीट झाल्याशिवाय कुठलं काय कोणाचाच अजून झाला नाहीय. मी बी
होय काय
हम्म
चांगलय
वेदिका चांगल आहेत तुला घे कुठलं तर कॉलेज चांगलं बघून
होय तेच खरंच बाई इथं ते काय आहे ते देतात का पण खर्च पण आहे ना भाऊ आहे अजून मला दहावीला य तो परत आम्ही घर घेत लोय नवीन हा सगळे
सगळे एकदमच होत.
गंगा, जमुना, गोदावरी, नर्मदा खरच की
हम्म
बघूया काय कस होत
कोणती कास्ट मध्ये येतय तुम्ही
एन टी बी
हम्म हम्म हम्
खरं आणि ते कोमल त्यांना पण बाई म्हणा म काय मला म्हणजे मी स्टेटस लावलेत ग माझं सगळं मग ते मेन्शन केलेलं मग ते लावायला लागलं ग मला परत आणि लावल की मला म्हणाल्या अग तुला चांगले पडलात की ग, मला चांगले पडून पण मला पर्सेंटेज पडले नाही म्हण असं कसं काय होऊ शकतंय म्हणाल्या मला म म मी म्हण मग किती पडल्यात तुला मला म्हटली बहात्तर पडल्यात म बहात्तर मार्क्स होते वाट
अगं नाही वेदिका खरंच रिझल्ट चांगला आला नाहीेये एकेकांचं लय वेगळां आलाय ह्याला फक्त लकच लागतय बघ
ए लक कस ग आमचं पण खाल लई आले असते समज तू साठ -सत्तरच्या ऐ सत्तर वगैरे एक बहात्तर आमचं पर्सेंटेज कमीच येतंय तुला सांगू काय जे क्वेश्चन जेवढे बरोबर आहेत का नाहीत त्याला त्यानी आता सुशु तुला समज
मग हे कसं काढत्यात नेमकं मार्क
एकशेचौतीस तिच मार्क होते हा आता हा एकशे चौतीस मार्क होते तिला दोनशे पैकी मग समज जर श नव् शंभर टक्केचा जर समज एकशे पन्नासचा असला मार्काचा तर आपण ते डिवायडेड बाई आप आपल्याला करणार त्यांनी मग आपल्याला पर्सेंटेज मिळणार ग अरे कमीच लागणार मग तुमचं
हम्म हम्म स्लॉट वन स्लॉट टू वर बॅचवर पण असतय नव्ह
त्याच्यावर पण असतय
कोणाला जास्त मार्क पडतील त्याच्यावर ते कमी कमी
हा कमी ये करत्यात त्यामुळे पर्सेंटेज तुमचं कमी झालंय तू टु ला होतीस ना?
वनला होतो.
वन ला? तेच जाऊ तसुबाई काय करणार आहेत आणि तुला बरं पडलं म्हणायच ऐकाकाना तीस एकतीस बत्तीस त्यांनी काय म्हणणार सांग?
तेच मोटिवेशन घेऊन बस लय नाही तर रडत बसलो असतो.
खरंच आमच्या मम्मीला पटना मला एवढा मार्क पडल्यात. चार वेळा बघितला रिझल्ट तुला सांगतो म्हणलं माझंचय गं. आणि पप्पाने आमच्या चार वेळा कॉल केली तुला एवढं पडलात? बग ते रिझल्ट तूझ
अ छान बरला सर तमला तीला ही किती अठ्यांशी आहेत न्हव
एकोणनव्वद पॉइंट स सत्याण्णव आहेत.
हा हा हा
अ नव्वद क आय त्यांना काय झालतं मला सांग. सत्यानव गेलेय ते
पेक्षा वाढत जातात नाही
बकी आता आता वाटाले मला पंच्याण्णवच्या पुढं पाहिजे होत कट ऑफ नव्यानव लागतोय बाहेर जायचं म्हणलंस तर.
नाही का एवढा काही नाही प्रत्येक कॉलेजचा नसतोय व्हाय सोड लय कॉलेजसचे नव्यानव आठ्यानऊ पंच्यानऊ तेवढच हाय ह्यज्या खाली नाहीच हाय
काय करणार? कॉल याल्यात काय तुला भ बला बोल की बोल
थांब एवढी पाच मिनिटं हो दे मग ठेवतो आणि
हा हा अक्षताला पण लावायचंय मला ती लावलेली मला पाच मिनिट बोलली हा ठेव चालतय